हॅलो हा येतो आहे ना आवाज
हो हो येतोय येतोय आवाज
कशा आहात?
मस्त आहे तुम्ही?
आम्ही पण मस्तय आज आपण अधिकमासचा विषय घ्यायचा?
हा अधिक मासचाच विषय घेऊ आपण.
कसा गेला तुमचा आधी
अधिक मास अधिक मास अधिक मास खाऊन खाऊन कंटाळा येऊन गेला होता आज इकडे उदया तिकडे
हम्म
तुम्ही पण गेला असेल ना उसरण
हो मग आम्ही पण केला ना आम्ही पण केला माझ हे ननंद वगैरे हे नातेवाईक असतते इकडचे तिकडेच सगळेच बोलून घेतले होते आम्ही एकत्रच करून घेतला मास सगळा कार्यक्रम हू एका दिवसात मग काय तो राडा करायला काय सोप राहता का ते एका दिवसात सगळ्यांना बोलून घेतल न एका दिवशी उरकून घेतलं सगळंच हम्म काय म्हणता
तुम्ही कुठं कुठ गेला होतं म्हणटलं अधिक माससाठी
अधिक माससाठी ना मी ना माहेरी गेली होते. आणि माझ्या चुलत्यांकडे काकांच्या घरी गेले होते परत त माझ्या मामांनी बोलवलं होत त म दोन तीन ठिकाणी गेली होती अजून एका ठिकाणी बोलवलं तिकडे जाणच नाही झालं वेळच भेटला नाही जायला.
हा ते अधिक मास म्हटलंय का सगळीकडे
सगळीकडेच आणि सगळेच फोन करायचे या तडे या तिकडे आणि पहिले कुठे काय राहायचं.
प पहिला अधिक मास कसा राहायचा कधी यायचा कुठे निघून जायचा का समजायच
जो होतो कारीब राू कोणी रा प्र सोशल हा त्याच्या आणि सोशल मीडियामुळेच वाढलं बरं का हे सगळं खरं म्हटलं तर असं आणि सगळे लोक सगळ्या लोकांनी हे केलं होत अधिक मास.
हो हो. सगळे नातेवाईक बोलायचे सगळ्यांना करायचं म बोला.
काय मग सोन्याच अ त्या्याची वस्तू घ्या काय तांब्याच वाण द्या त्याला काय कपडे बिपडे घ्या.
स्टेटस वग. ना त्याच्यामध्ये एक दोन दिस.
आणि अक्षरशः माहितीय काही कायड काही काय वडिलांनी ना खूप म्हणजे असं मन मारूनही केलेलं एकमेकांचं बघून नाही का आणि मुलीसाठी करतातच आवडील काही पण करतात मुलीसाठी न आपल्या मुलीला काही त्रास होला जेवढं शक्य होईल तेवढं. करायचा प्रयत्नच करतात नाही का? हम्म.
त्यां पटस वगैरे बघून तुच्या वरच्यांना लक वाटाय ब की माझ्या मुलीचा पेला माझ्या मुलाचे हो हो.. हो बाबी.
बरोबर आहे. आणि मानापनाचा विषय येऊन जातो.
म्हणजे फक्त मुलीच्या घरच्यांनी डुबवायचं काम पाहिजे.
बरोबर आहे आणि आणि बरं असं नाही ना नुसत मुलीचं जे जावायलाच जावायच नाही ना त्याच्या आई वडील सगळ्या घरदारालाच अं करतात ना आपल्याकडे नाही का नवीन म्हट तर सगळ्यांनाच कर. त्यांचे कपडे, त्यांचे भांडे. काय असेल ते वान हे ते खूप लोकांनी केलं, मुलीसाठीच करतात.
आणि अधिक मास आहे. सण आहे. पण मग ते कसं हे आहे अशे पण थोडेसे सण पाहिजे.
हम्म.
हा नाही नाही सण असले पाहिजेत ना थोडे माझे माझे ते मताने की काही गोष्टी मुलाकडच्यांनी मुलीकडच्यांना पण द्यायला
हा त्यांनी पण त्यांनी पण समजून घेणं पाहिजे उलट मुला कडच्यांने म्हणायला पाहिजे तुम्ही म्हणजे एवढं क मुलगी दिली याच्या इतकं तर मोठं काहीच नाही. बरोबर आहे की नाही आणि करा तुम्हाला करायचं तर ठीक आहे. जेवण वगैरे करा पण जास तं आहे सोना हे ते डिमांड नको त्याच्या मध्ये माझं तर असच मरते, जेवढं सिंपल हा जेवण करा माना पाहूणेने बोलवा तुम्ही पण डिमांड नको कपडे, काही सोनं, काही वाहनाचा ते नको.
हेच पाहिजे तेच पाहिजे असं नकोस.
असं हे डिमांड नको असं.
हा असं तर नाही, आता नवीनच अजून एक पद्धत काढली इथे आईची रोटी भरा तळायचा आईची ओटी भरायची ठीक आहे तिचा
ठीक आहे तिथं जन्म, हा पण मग काही घरचे लोक त्याच्यावर पण हा.
पट अच्चे आगत तिला गरज असेल तर तिची आई आली तर ती करेल. तिला करायचं असत. करेल, असतं ना असं काही काही घरांमध्ये वातावरण. की ती आम्ही कशाला दे किंवा एक हाय असं अजून भरपुर लोक आहेत कि ते असं म्हणतात ना ते सासरवास सासर च्या प्रत्येक वेळी तिला तर बिचारीला स्वतः अ घेणं पण श क्य आणि त्याच्यासाठी अजून एक चांगलं पण झालं की मुख्यमंत्र्यांनी पंधराशे रुपये चालू केल लाड क्या बहिणीचे काय काय ते पैशे खर्चा करून मग तयार
आईला आईला ओटी भरून केलं कारण काही मुलींचा म्हंजे आजून घरांत काही चालतच नाहीं ना नवरा पुढे नाई येणार सासू सासऱ्यां पुढे म तिला पण वाटतं ना आणि यांत त त्याच बघून तिला पण वाटतं ना, नाही यार आपणं पण आपल्या आई ओटी भरली पाहिज. म्हंजे साहजि सहाजिकच ते वाटतं पण कांहीं कांहीं घरांमध्ये मुलींच कांहीं चालतच नाहीं ते लाडक्या बहिणीच चे भेटतात ते अख बहुतेक मुलींनी हेच केलेलं आहे बरं का म्हंजे ते पैसे बाजूला ठेवून
मी आता एवढे आहे आमच्या भरपूर झनांनच एकलं ते ना ते मला विशेष म्हंजे आपल्याला अ सासरच्यांना तिकडचं गेलं कि च वैतागले आणि तिकडचं आणता हाये मग ॲटलिस्ट तुझ्या आईला वर्ष घरातून घेत नाही पण घेत असेल ना तर पण कोणी साजरं करायल की माहिती काय करत नाही कर बॉ तुला करणं या वेळेस गरजेचे असं सुद्धा कोणी घरातले व्यक्ती दाखवत
हो हो हो तेच तर. म्हंजे तो आधिक मास डायरेक्ट आता आहे ना म्हणजे एक मोठा असं अ अ याच्यासारखं काही काही लोकांनी तर डायरेक्ट अ शे मोठ - मोठे मोठे कार्यक्रम केले त्याचे नाही का असं लॉन्सला खूप मोठ डेकोरेशन असं दिखावा दाख हो नाही आणि ते कांहीच सोसल मीडिया मुळे ना एकमेकांच बघून लोक काही नस त्यांनी खूप जास्त आतिच केलेय तेे आतिच केलेलय ते
आहो याच्या न काय होत आपल्या आर्थिक परिस्थिती जी असते नाजूक जरी असते तरी काही
हम्म आणि ना ते एकमेकांच बघून है ना साहजिकच मनावर परिणाम होतो, आता सपोज समजा एकाद्या घरांमध्ये दोन जावा जावाई आहे मग, एकीच समजा चांगली परिस्थिती असली माहेरी किंवा एकीची थोडी असली तर, त्यांच्यामध्ये भेदभाव होत असतो घरातील लोकं टोमणे मारणार, बोलणार, त्यांच असं केलं त्यांच तसं केलं हो
आणि ते असतातन कर करतात ते जर करतात ते. परिस्थिती ऐपत म्हणतो आपण. पण तेवढ्या त्यांच्या ऐपतीनुसार ते करतात पण मग यांचं काय असतं हो. सुनेच्या घरी खूप चांगल झालेलं असेल ना तर तिची हो चा दोघांमध्ये करायचं. अरे पण त्यांनी अ यांनी घेतलं असेल पाचशेच म्हणून मी दोनशे रुपयाचं घेतलं ऍटलिस्ट त्यांच दोन दोन आता ते तिसऱ्या दुसऱ्या वेळेस कोणत्या तरी का असेल तर ते म्हणतील नाही आमच्याबद्दल की बरं का, कारण करणारे लोकं छान आई वडिल ताटलीसाठी एका रुपया नसताना सु
हा हा
हा फुलकी पाहिजेस भेस
हा पण तू पाहिजे हो आणि हे ना देणं घेणं हे तर असतच आता मुलाकाळच्याने लोकांनी समजून घेतलं पाहिजे की प्रथा आहे ना माझ्या तर मते थोडी बंद म्हणजे कमी केलं पाहिजे ठीक आहे माना पानाने बोलवा जेवण वगैरे करा पण हे देण घेण्याचा ना हा विषय बंद झाला पाहिजे, कारण हे ना बहुतेक घरांमध्ये वादविवाद तयार झालेले ह्या गोष्टींवरून
हो मतभेत खूप होतात. मग ते मुलींना मुली भेटत नाही हल्ली कशाही मुली करून, करण्या पुरते गोड राहता म्हणणता काही आम्हाला काहीच अपेक्षा नाही फक्त मुलगी पाहिजे आमच नंतर त्यांच्या अपेक्षा वाढत जाता ना किती जरी केलं तरी त्यांना कमी वाटतं डायरेक्ट
हो हो हो हो बरोबर आहे ना
अपेक्षा कुठेतरी म्हणजे
थांबलं पाहिजे ह्या गोष्टी, हम्म, ह्या गोष्टी, हम्म आणि त्यातले त्यात बघा अधिक मास त्यामुळे पाऊस सगळ म्हणता अधिक मासाचा पाऊस, लोकांनी, खूप लोकांनी पुण्य केलंय नाही का? हे कर ते कर, ते कर, हे कर, पुण्याच केलंय. पुनण्यात ज्या वर्षी त्या वर्षी पावसाचं वातावरण बोगसच असतं.
हा धोडा असला का त्यावर्षी पाऊस नाही येत एवढा आ हो आता जस दोन हजार एकोणावीस ला झालं एकवीसला तर चोवीस ला पण सेम तसच झालं.
हो. आणि आता बघा दरवर्षी पाच मे लाच पाऊस येतो. म्हणजे मागच्या वर्षी पाच मे पासून ता आता तर जूनचा पण महिना पूर्ण संपत आलेला आहे तर आजून अजून पावसाचा कुठे काही थेंब नाहीये किेती गरम होतय तर लोकांचे किती अवकाळ्या चालू झालेय ना शेतकरी लोकांचं बघा
म्हणजे मास हि होऊन गेला जरा लावून ठेवलेले पावसाच्या भरवशावर
मग खूप आहे आणि थोड्या दिवसामध्ये तुम्हाला सांगते ते आपल्याकडे सुद्धा पाण्याची खूप टंचाई
हो बर पण आता सम्याय
हम्म पाण्याशिवाय काही ऑप्शन नाहीच आहे मग काय लोक म्हणतात एक माझं एवढं पुण्य करता एवढं सगळं करत आणि जर असेल तर काय काय उपयोग या गोष्टींचा
हे आहे खरी कळत आहे पण मग मला अस वाटतं हे पणबी खावायचंय आताी जेथवाज करत होते ते मनापासून काही गोष्टी करत होते. मनापासून बसात ते वेगळं असतं ना सोशल मीडियावर
म्हणजे अक्षरशः ते इन्स्टा व्हाट्सअप ओपन करणाऱ्या लोकांचे स्टेटस पाहिले ना बस तेवढंच ते डेकोरेशन काय त्यांचं ते वेलकम स्वागत कर ना बाय बाय बाय बाय किती खर्च किती आफट खर्च किती ते लोकांच एकमेकाच बघून लोक किती येड्यासारखे करतात नुसते अरे करा तुम्ही काही लिमिट ठेवा काही गोष्टींच लोकांचं पाहून दुसऱ्यांना त्रास होतो नाही गोष्टींचा
हा तोच तर विषय असतो हा तुम्ही पण छान बोलल्या ठीक आहे चालल
चला बाय.
बाय